ते जाणी हजारजार नेतृत्.
हॅलो
हे आतत
ते पात करी हॅलो आवाज नयवर आहे तुमच्या..
ह
ह
वर तिंग बडत पगल..
नाही मराठीत बोल तुस बोले ह...
आवरिमा बुले नाही तर कटोय जा..
हॅलो
हॅलो...
हॅलो..
बोलणार रे काय..... कायच म्होल....
ल मगरी बोल....
मागल नाही आ तू जा वातू करा ते.... आहे...
बर कटणी नज आहे.
आणि ह ते बी पावररी जुड बुलतो.
अ...
हॅलो... हॅलो!
हॅलो मराठी बोल. हॅलो हॅलो! हा.
बोलणा रे!
काय बोलू?
काही पण सांग!
जेवण झाल?
नाही बाकी आहे.
कशाला?
अजून बाकी आहे, रिकामे बसले आहे.
अ जेवण करून घेना!
जेवण काय रात्री करणार ना!
आता
आता काय नाही जेवण रात्री
कशाला? हा बाळा कुठे आहे?
काय माहिती कुठे गेला फिरायला गावामध्ये
त्याला बोलव!
तेच नाही आहे घरी मी पण नाही आहे घरी ते पण नाही आहे घरी.
तू गोठे आहे?
मी वर्ती!
कशाला वरती?
बसली आहे.
बाळाला घेऊन ये!
तू आणतीला
तु आण!
मि कशला?
मि तीला नाही मी
मी कशाला आणू?
आग!
हॅलो!
हॅलो!
मराठी मधे बोलणारे!
मराठीमध्ये बोलत
तू काय मराठी मधे बोलत बोलत पावरी पण बोलतो.
हम्म, हो.
हो हो तर मराठीमध्ये सांगणार आहे.
काय सांगू मराठी मध्ये?
काय काय पण सांग तुला जे आवडते ते
काय आवडते मला?
तुझ्या घरी राह तुझ्या मम्मीला बो तुझ्या मम्मीला बोल माझ्यासोबत बोलायला.
हा सांग
आता तर तीनच तीनच मिनिटं झालेत.
हॅलो!
हॅलो.
बोलणारे.
काय बोलू.
शेतामध्ये जाणार का नाही.
हम्म जाणार.
काय करायला.
हो.
शेतामध्ये काय करायला जाणार.
कापूस लावायला.
कधी.
आता.
आता.
हा.
आता आता शेतामध्ये जाणार.
मग आम्ही कामाचे पोर आहे.
हा तुम्ही तर कामाचेच आहे.
हा.
आम्ही च रीकाम बसलो.
हा. बरोबर.
आम्ही च रिकामे हे आहे ना.
हा. म्हणून थांबले एकत्र आमच्या घरी तर पाऊस पडत आहे.
आमच्या घरी तर पाऊसच नाही आहे. आमच गाव खूप लांब आहे ना तुमच्या घराजवळच नाही आहे ना म्हणून.
कुठे आहे.
काय माहिती आता कुठे आहे आमच्या घर.
ह. ह. दिवाली. हॅलो.
बोलणार रे.
थांब माझा डबबा पडून गेला आहे. माझा डब्बा पळून गेला आहे.
कोणसा डब्बा.
शिलाई मेशीनच्या
काय.
सिलाई मशीनच्या. का. हा झाल.
सहा मिनट बाकी आहे अजून.
आह.
सहा मिनिट बाकी आहे.
बाबा सहाण तीन.
सहा मिनिटं बाकी आहे सहाच मिनिटं झाले ना.
हा.
आत्ता.
हा.
जेवण काय करणार आहे?
काय काही खाणार.
काय खाणार काय बनवलं आहे तुमच्या घरी हा? पानीपुरी
हा.
हम्म पाणीपुरी पण बनवली जाते का तुमच्या घरी? आमच्या घरी तर नाही.
पि्झा बर्गर
आम्हाला पण द्यायचं आम्हाला पण द्यायचं
हा. येणार तरी तर देणार ना?
काय?
येणार तरी तर देणार?
थांब मी तुमच्या घरी येणार.
कधी?
आतास.
आताच
हो
गाडीवाला येणार
गाडीवर नाही पाय पाय.
ये मग ये.
हम.
कशाला?
काम करून येते.
काय काम चालू आहे?
हे फोन वर चालू आहे काम.
हां
फोन वर चालू आहे.
काय फोन वर चालू आहे?
पैसे कमवायचं.
हम्म पैसा कमायचे. हॅलो पंधरा मिनिट बोल.
हॅलो
हॅलो
बोलणार आहे.
काय बोलू? आमच्या घरी फॅन चालू आहे. आमचा घरी फॅन चालू आहे.
आमच्या घरी फॅन चालू आहे.
हा.
तुमच्या घरी फॅनच नाही आहे का?
हां नाही आहे.
आमच्या घरी तर आहे.
चालेल. ठेव का?
नाही बाकी आहे अजून दोन मिन
बाकी्या आहे.
दोन मिनिट बाकी आहे.
दहा.
दोन मिनिट बाकी आहे.
किती.
काय?
काही नाही. झालं. कसा? हो.
हॅलो.
म्हणजे अठंड वाट.
असंच बोलायचं हम्म.
अच्.
बस एकण मिन बाकी आहे.
काय?
आह. हम्म. मला पण पैसे भेटणार ना.
हॅलो.
हॅलो.
हॅलो.
हॅलो.
बघणारे.
मला पण पैसे भेटणार ना.
हा आठ रुपये भेट ना ना.
आठ रुपये.
हा.
बस.
आठ रुपये मट द.
हो तर आठ रुपये तर जास्ती झाले.
ते आठ रुपया पण जास्तच आहेत.
आठ रुपय म-
आखा दिवस बोलणार तर आठ रुपया किती गमवणार तू.
काय कमवणार काय नाही कमवणार.
रला नाही कम होन आला.
बास झालं.
बाकी आहे.
काय बाकी आहेै.
आपापकट होऊन जाणार ते.
अ. दस मिनिट तर झाले.
अकरा मिनिट होणार.
हमं.
पावरी म पण बोलले झाले ना म्हणून.
हम्म.
आता कोण बोलणार.
कोण बोलणार.
ह कॉल वर कोण बोलणार.
फॅन बोलणार.
कोण?
सिरला देऊ
तला देव देवनीला नीऊ
कोती शिरी.
त्यांची ह सत अठरा उनीस
हॅलो.
का तस करतेकी का क म म पा झा आला का हं हं. द पाणी ग आ आहो ब